हा... बोला की ताई
हा... बोला ताई
हा.. काय चाललंय?
आ... काय नई... बसलीत मी... तुम्ही?
हो... म्ह... मी पण पण बसली, आत्ता मुलगा उठला
हो
मग त्याला... मिस्टर आज आहेत घरी... त्याला घेऊन बस... घेतलेत... त्याला घ्या म्हंटलं... थोडा वेळ एक कॉल करते म्हटलं मी मग घेतलंत ते... हं बोला ना... मुलगी गेली ना स्कूलला... हो मी बरीए ना... तुम्ही?
मी पण... मस्त मजेत
हा, हा, हा... मुलगी गेली ना
हो... ती स्कूलला... गेलीये... हो
हम्म... हूंहूंहूं
तुमचं आज घरी हेत ना?
हो... आज घरी ए मुलगा... आज नाही गेलेला तो बाकी... मुलगीचं स्कूल वगैरे... कसं चाललंय
स्कुल... एकदम मस्त... मजेत
हाहा... हा हा आणि कुठे ए? जास्त जवळ आहे कि लांब आहे तिथून?
जवळच आहे... तरी... दोन एक किलोमीटरचं अंतर येईल
हा हा... स्कूल बस असेल ना मग
हो... बस हे ना
हा हा... स्कूलचीच बस हाये की... तुम्ही प्रायव्हेटली लावली असं
अ... नाई... स्कूलचीच बस ए
स्कूलचीच ए का
हो
आ... हा... हाहा आणि मग स्कूलचं तिचं... एज्युकेशन वगैरे असं... कसं ए आता? त्यांची ही... शिकवण्याची पद्धत वगैरे... कशी ए?
आता... ती आत्ता ए ना... आ... थर्ड मध्ये ए
हूं... हूं... हूं
आणी स्कूल... एकदम मस्त स्कूल ए... तिच्या स्कूलचं नाव ना दियान युनिवर्सल स्कूल ये.
हा-ह-हा.
एकदम मस्त. कुल स्कूल ये आणि तिथले प्रिन्सिपल हाय ना, एकदम मस्तयं प्रिन्सिपल तिथल्या
हा-हा-हा.
अ कुमू कुमोदनी बंगेरा नाव ए त्यांचं मॅमचं त्या
हा-ह-हा.
पण एकदम छान, स्कूलला इतक्या मस्त हँडल करतात ना मॅम.
हा-हा-हा.
आणि त्यांना सोबत त्यांचे मिस्टर पनयेत कृष्णा बंगेरा म्हणून
हा-हा.
आणी टी टीचर स्टाफ जो आहे, ना त्यांचा तो पण एकदम मस्तयं
हा-हा-हा-ह हा.
अ म्हणजे ज्या प्रिन्सिपल मॅमए ना, त्यांचं एवढं स्टुडंट हाय स्कूलमध्ये पणं प्रत्येक स्टुडंटचं नाव त्यांचं म्हणजे त्यांना अ समजा आता एखांदा स्टुडंट जर आला ना, समोर लगेच म्हणता आणवीता म्हणजे प्रत्येक स्टुडंटचं नाव पण मॅमच्या लक्षामध्ये
हा-हा-हा छानच. आणि कितवी पर्यंत आहे ते स्कूल तिथून
इथे ना सेवन पर्यंतय आणि जी पुढच्या आहे ना तर त्याचं काम पण ना त्यांनी सुरुवात केली आहे आता
हा-हा-हा-हा-हा-हा.
पुढचे वर्ग पण आता स्टार्ट काम बांधकामला सुरुवात केलीय, म आता थोडा वेळ लागेल.
हो का हा-हा-हा. आणखी काय मग?
अ स्कूलमध्ये ऍक्टिव्हटी पण एकदम मॅम, ऍक्टिव्हटी पण मस्त घेता. सर्व म्हणजे सर्व नॉलेज देता मुलांना आणि तो एक सबजेक्ट अस- तो बघा तो ॲबॅकसचा
हा ॲबॅकस हां.
हो तो म्हणजे कस तो सर्व स्कूलला नसतो ना.
हा नसतो.
हो तर, कारण आमच्याकडे गोल्डन डेज वगरे- त भरपुर स्कुल ए, तर त्या कोणत्याच स्कूलला तो विषय नाईचए ॲबॅकचा पण माझीअन्वी ज्या स्कूल ला जाते ना, दियान ला तिथे मॅमनी तो सब्जेक्ट ठेवलेला आहे. त्यांना-
हो का हा-हा-हा.
कारण आमच्याकडे बाकी जे गोल्डन डेज वगैरे, अशा बाकीचे स्कूलचे जे आहेत ना मुलं- तर त्यांना त्या अबॅकस साठी प्रायव्हेट क्लास लावाय लागताय.
हो का हा.
अ तसं ह्या मॅमने स्कूलमध्येच ठेवलेलं आहे.
हू हू. छान मग.
आणि मुलं तर इतके टॅलेंट आहे ना, तिथले
हा.
तर आपण जर विचारलंना ॲबॅकच् काही तर, एकदम लगेच बोटावरती एक सेकंदाच्या आत त्यांच आन्सर लगेच तयार असतं.
हो हो हो. हो अबॅकस माहीती आहे मला माझ्या भावाचा मुलगा जात होता. क्लासला अबॅकसला. त्यामुळे थोडं थोडं आहे माहिती ए मला
हो पण म म्हणजे असं बाकीच्या स्कूलला नाहीये, पण मॅमने तो ऍड केला त्यांच्या स्कूलला
हा हा हा हा
अ मग डान्स डान्सच पण नसतो एक सब्जेक्ट डान्स पण असतो सर्व सर्वदो ी सर्व शिकवलं जातं तिथे
हो का हा हा हां
हो आणि स्टाफ पण एकदम मस्त आहे टीचर स्टाफ वगैरे पण एकदम मस्त आहे
हा आमच्या इकडे पण आहे मुलग्याच स्कूल वगैरे आहे अ चांगलं आहे शिक्षण वगैरे चांगलं आहे स्टाफ वगैरे पण चांगला आहे त्यांचा मॅडम पण वगैरे तो इथेच आहे आमच्या इथेच आहे स्कूलला ज्ञान गंगा म्हणण आहे स्कूलचं नाव तिकडे जातो तू हम्म सेमी इंग्लिश आहे तो सेमी इंग्लिशला जातो बस वगैरे आम्ही लावली आहे स्कूलची नाही आहे अशी आमची प्रायवेट म्हणजे अ सगळ्यांसाठी आहेत मुलांना नेते तिकडच खरं स्कूलची नाहीये ती
अच्छा
प्रायवे्टच बस आहे त
ह
हम्म
मग बसची फी वगैरे
बस ची फी फाइव हंड्रेड आहे मंथली मंथली हो
अच्छा
हा
क् कमी येतो त्याची
हो कमी आहे कारण इथून फक्त अर्धा किलोमीटर आहे ना जास्त नाही आहे स्कूल अर्धा किलोमीटर किंवा एक किलोमीटर च्या आस पास होईल जास्त पण लांब नाहीये हा पण कुठे मुलांना लावून देणार नाही एवढ्या लांम्ब चालत म्हणून बस लावली हा
हो आमची आणवीची आहे ना
एट हंड्रेड आहे का
हो मान हो लांबी ना दोन एक किलोमीटरच अंतर आहे
हा हा हां हा
लांबच कारण की पाय नाही सोडवू आपण रोज सोडवू नाही शकतो
हा सोडवू नाही शकत म्हळूनच ना ह आणखी काय मग
बाकी मग काय म्हणत मग अजून काय त्या स्कूलमध्ये अजून काय ऑदर ॲक्टिव्हिटी वगैरे पण घेतात का?
हा ऑदर ॲक्टिव्हटी असं काही नाही आहे. पण आहे हे आहे. हे कसं पूणजे पूर्ण इंग्िश मिडय नाही ना इंगलिश मिडियमला जरा अदर ऍक्टिव्हटी वगैरे जास् असतात हे कसं सेमी आहे त्यामुळ आहे हे रेग्युलर आहे त्यांच असत टेस्ट असतात मधून मधून वगैरे
हं हं
ऑदर ऍक्टिव्हटी काही काहीतरी असतं. त्यांचं बनवायचं चालू असतं.
अच्छा मग डान्स क्लास वगैरे पण असता का तिथे?
नाही गॅदरिंग वगैरे वर्षातून असतं. क्लास वगैरे असं रेग्युलर वगैरे काही नाही गॅदरिंग फक्त असतं. कॉलेजचं....
अच्छा...
हं.....
मग आता त्यांचा... स्कूलचा म्हणजे असं एक ग्रुप केलेला असेल आणि तो असेल ना मग तुमच्या मोबाईलवर..... तेच येत असेल ना सर्व स्कुलचं....
हो आहे ना.....
बाकी मग कस.... त्याचं स्टडी वगैरे कसं चालय?
हा आहे तो हुशार आहे... चांगला अभ्यास वगैरे फक्त अभ्यास वगैरे करत नाही तरी पण आहे बरा आहे ते बरं आहे....
अच्छा....
टीचरांना वगैरे म्हणजे.... घेतो समजून आता कस माझा लहान मुलगा एक आहे ना तो त्याला अभ्यासच.... करू देत नाही घरी तो हा उघडून बसला बुक वगैरे कि..... ह्याच चालू होतं ते ओडायला वगैरे....
अच्छा.....
त्याला जास्त अभ्यास करू देत नाही तो....
कोणत्या क्लासमध्ये तो?
फोर चौथीला आहे.....
अच्छा.....
हा आणखी काय मग?
मग स्कूल टायमिंग कसा असतो?
हा सकाळी अ नऊ..... साडेनऊ वाजता बस येते खरं अकराला स्कूल होत बरोबर..... अकरा ते पाच असं आहे... पण इथून त्याला साडेनऊ वाजता जायला लागतं हा.....
मग घरी किती पाच वाजता सुटल्यानंतर मग घरी किती वाजता येतो?
घरी येतो ना पाहुणे सहा वाजतात त्याला यायला.... पावणे सहा वाजतात हो....
ओके मग आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन लगेच खेळायला जात असेल ना....
खेळायला लगेच खेळायला तरी जातो नाही.... तर टीव्हीला हॉटस्पॉट लावायचा आणि युट्यूब बघत बसायच टीव्ही वरती हे चालू असतं...
अच्छा सगळीकडे तेच असतं....
हं तेच असतं त्याला मोबाईल.... टी व्ही त्यात पण हुशार आहे भरपूर तो मोबाईल मध्ये तरी भरपूर हुशार आहे.... सगळं त्याला आम्हाला जितकं नाही कळत..... तेवढं त्याला समजत ह.....
असे ममाच्या आण्वी पण.... तशीच आहे सेम म्हणजे आता ती थर्ड ला आहे. पण ती टॅब वगैरे लॅपटॉप कम्प्युटर सर्व चालवती.
हा हा हा हा चांगलं आहे ना...
जिचे मला पण कधी कधी काही समजत नाही ते बरोबर ती.... ऑपरेट करून घेते....
हा हा हा.... बोला....
आण काही नाही बाबा...
बस मजेत...
हो म्हणजे
पाऊस आहेत कि आता म्हणजे चालू आहे की
हा नाही नाही आता थांबलाय पाऊस. थोडासा येतो बारीक बारीक येतो आणि परत जातो
म्हणजे असं जोरात नाहीचय ना. हो मग आमच्याकडे पण तसंच आहे.
हा हा आता सकाळपासून थोडं ऊनच पडलेलं. थोडं ऊन पण येतं मध्ये मध्ये थोडा बारीक पाऊस पण येतो. असा जोरात वगैरे काही नाही कमीच आहे.
तिकडे आहे का पाऊस?
अ आज सकाळी थोडा थोडा आला आता पण आहे ना खूप असं जोरात पाऊस येईल असं वातावरण झालेलं आहे सगळीकडे.
हा हा हा हा हा हां आणखी काय मग? हो तसच चाललंय इकडे पण.
हो ना.
हा आणखी काय मग आता एक्झाम वगैरे असते असेल ना मुलीची.
काय म्हणतात?
एक्झाम वगैरे मुलीची.
एक्झाम झाली.
झाली.
एक्झाम झाली हो काल रिझल्ट बघण्यासाठीच गेलो होतो स्कूल ला.
हा हा हा हां
हा बऱ्यापैकी मार्क पडले पण मग तिने एवढं लक्षच दिलं नाही अभ्यासाकडे.
हो चालेल ताई तुम्ही तिकडून ठेवा फोन. मी करते तुम्हाला थोडं तुम्ही करा थोड्या वेळाने मला.
हो हो
हो चालेल हां.